राहिले नाही, तीन कॉल राहिले बिचारा.
तीन राहिले काय?
हो तले किती राहिले आता?
माये आठ.
वीस कले की कायले?
माये म्हणजे तीन रायले यातले.
वीस मधले का?
हम्म.
मग वीस होतात का, तीन झाली की?
हाव.
मग मला तीनच राहायला वीस होतात मग.
हां काय?
या ताईचं लागत नाही का फोन अजिबात?
नाही तुम्ही त्या ताईले लावून पाहिला तर लागला तर लागला नाही तर ह त्या ताईना लावून पाहिला तुम्हाला त्याचा नाही लागू राहिला तुम्हाला?
नाही का माले लावून पहाला लागेल मग ताईला मग पण आज आता सैपाकाचं काही टेन्शन नाही ना?
नाही पण मग फराळायचं तर कराव लागेल.
हाव काय? नाही आता मला तर करायला लागत कौ नाही आहे की नाही मंग असलं एक दीड वाजलाता आम्हाले.
हा
अन काय, मगाचीच उसळ उरेलाय.
काय नाय मी शेंगदाण्याचे लड्डू करीनं आता आणि बस
ना करायलाच बई, फक्त जोळ्याचेच राहिले ते भांड्यातल्या भांड्यातच हाय
हो काय?
दाणे काढून ठेवे दाणे तसेच आहेत. तो गुळ तसाचं ये फक्त एक भांड्याचे काढलनं. जेवढे पाच सहा लाडू होतात तेवढंच काढलं, करत होते मी लय, पण मंग वावरात तिथून आल्यावर जिवावर आलं. लाडू राहूदेले मंग करायचे पहिले दाणे काढले भाजले कालच मग भाजले. मंग त्याचे फत्रांकित्रां काढून ठेऊन दिले, पण करर्ण नाहीच झाले.
मी करीन आता बस जातस काय ते उचेर लागतय करायला.
नाय शेंगदाण्याच्या लड्डूला टाईमच नाय लागत.
नाही दाणे भाजले की, झाल म मी दूध तापावाला घेईन आणि दाने भाजून घेईन. करून घ्याय लागेल लईन आल्यावर आता लईन आल्याशिवाय त जमणार हाय का
लईन आल्याशिवाय त लड्डू नाही जमत. काडनं जीवावर येत आता
हाव.
हूं, तद लक दाणे भाजून फत्र काढून ठेऊन द्या.
कराय लागिल ना मंग तसं
हा तेच काय, लय अर्धा किलो चे करावे लागतात ते काय लय केल्या जातात.
नाही.
बादत होते आज ननं पाळणं
एक भांडा केला की झाल
हा मी आता आरामशीर करीन बाई ते लड्डू
हम्मं
बरंय म आता काम नाही, तुम्हाला नाय.
नाही, आता काय करत नाय तशही आमच्या घरी केळ आहेत आता त्या केळय च्यान काय का टेन्शन नाय.
हम्म
एक खाल्लं की फूस
हा
हा अ गुळात, याची गुळाची हाय की नी ते हे मस्त लागते गुळपट्टी
हा मंग ते गुळ असा कसं करायची ते
म आम्ही गुळपट्टी अशी करतो पण जाताय की नाय, थोडसं दोन तीन थेंब पाणी टाक तो गंज मध्ये असा इसायल्या सारखं
हा
त्यात गुळ बारीक करून टाकतो.
हा
आणि तो चांगला चमचाना फिरवतो. खूप फिरवतो. आणि तो कधी फिरवा किती फिरवा लागते आपला कसां आप बेसना का लड्डूला आपण कस तार फुटायलोक हे होते.
हा
असं चिकट होईलो फिरवतो फिरवतो. मंग दाणे गिणे भाजेल असतातचं. ते दाणे त्यात टाकून देतो त्या गुळात ते चांगला झाल्यावर मस्त असआता. सकाळ होते तो त्याला सांग.
मग ते असं दाताले चिटकत नाही का.
आणि मगाय की नाही तर दाण्या टाकून दिले की ते आपण मधच कळख होते मग पटकन तााटात. टाकून देत होते लागे मस्त त्याची गुळपट्टी तयार होते.
हा ते पुसकी पुसकी झाली तर मग चांगली नाही तर मग ती दाताला चिटकणारी कड की काय कामाची गोष्ट नाही.
नाही एवढी काही दाताल चीटकत नाहीये ते एवढी बरी पण मग दाताले एवढी चिटकत नाही. जरा अशी होतीय पण मस्त लागते भई गुळ बट्टी या याच्यापेक्षा लंडुपेक्षा. ह... मी लय वेळा करत असतो घरी आमच्या घरी खातात चिकटे झाली तरी खातात.
हम्म...
ह साखरपट्टी मस्त येते साखरपट्टी नाही होत चिकट.
नाही साखरपट्टी मस्त होते.
हा ते एक वेळ केलती साखरपट्टी केलती मस्त लागेल तीळपट्टी, तीळपट्टी. ती मस्त होती पण तीळ चालत नाहीत ना एकादसले.
नाही..
हा तीळपट्टी तशीच साखरपट्टी सारखी. लय पट्ट्यात करणाऱ्या बदाम पट्टी काजूपट्टी.
केल्या ल यात.
कानपट्टी ते. सगळ्या पट्या करु करु एखादी कानपट्टि देईल.
हा..
हा..
हम्म..
आपल्या घरात शेंगदाणे गुड जास्त असते साखर आणि शेंगदाणे.
हो ना तेच आपल्याकडे.
हो तेच करून खा.
हम्..
हाव..
हा
ते एवढं असलं की काय नाही वाटत.
नाही आपण नेहमी खातो काय काही असं उपास बीपास असला तरच.
हा...
हम्म...
हम्... लय जोऱ्यान चालू आहे ना?
हम्म
हम्म
आज हे जोराने हेना पाणी.
दार नाही लावून घेतलं का?
दार लावून घेतलं ना तरी त्या याच्यातून आलं ना ते असं दरवाज्यावर उडलं दरवाज्यातून खाली. दरवाज्या दरवाज्यावरच
मग त्याला काही पायपुसणी काय लावून ठेवावं लागतं का?
हम्म लयदा पाणी नाही येत पण आजचं पाणी आलं.
आज म्हणजे असं पावसाळ्या लागला तेव्हापासून पहिल्यांदाच चालू जसं आज
हो मग आमच्या घरात नाही तर पाणी कधीच नाही आलं आज तर चांगलं ओलं झालं.
हम्म
आजचं पाणी जास्त आहे ना?
आता हे दहा मिनटं कसे येऊ द्या बाई.
बरं चालतंय पाहू मग आता सहा मिनिटं झाली हे सात झाले सात. आ तीन मिनिटच टाईम आहे.
हे आता मिनटं झाले की नाही?
हा
मग लाईनगीन आल्यावर चार्जिंग झाल्यावर थोड्या वेळा पाहून मग डबा
हो ना ह ना पण हे सध्याची सध्या हे तर दहा मिनिटं पुरे होऊ दयाव लागतेत.
हा हे तर होऊ देतो ओ.
हा हेच म्हणून राहीले मग मी ते पाहू मग
त्याार त्या ताईलीला लावून पाहिजा.
हो पाहेच ना मग लवून त्या काय म्हणतात तो
हो
हा
नाही तर माय बी राहालात पण मग काय करू आता?
हम्म कायतल वतेईले
चार्जिंगचा प्रॉब्लेम झाला आता.
हम्म मग आमचंही तसंच आहे पण मग जराशी हाय
पल्ला करून राहिले.
काल केलाच नाही काय निरा निरा निरा फण जनानीच लागणं चालू आहे.
हा त्यास नंदीयात म्हणतात
मले आज सांगून गेल ते ना की ह बाय चार्जिंग करतो याची नाही तर बसशीन बोलत. नाही जाते तुम्ही फक्त घराच्या बहिर तर जा.
त्यांतर तू आम्हाला काढून देत बघतो.
हाव ना.
लाईन आली पाहिजे बया लवकर.
हो ना आमच्या इकडे लाईन गेली.
हा ना.
सगळंच फसते ना लाईन गेली की.
हम्म.
हम्म ना आता ही स्वयंपाकाचं करताय ना फराळाचं करतायई. काहीच नाही घरात अंधार सगळा.
हा ना ऐन संध्याकाळच्या वेळेसचं गेली. हम्म.
या पाण्याच्याना गेली
हम्म पाणीच्यानं.
हम्म. आले बाई आमच्या घरी आता ते.
हा का? वले होऊन आले का?
ओले होऊन आले आता मले बोलणे भेटतात.
हम्म हम्म.
हवेच्यानं दिवे नाही राहू राहिले.
हो नाही आमचा दिवा आहे आमचा एका इकड याच चांगलं मस्त दिवा जळते.
आमच्या दिव्याला हवाच नाही लागत.
हा ना.
ते तुमच्या याले बाहेर देऊन आलं असेल ना हवा.
हा मोकळाय ना ते.
भाई आमची समोरची खोली बंदी पाण्यानं भरली व. आता फोन ठेवला की फोन ठेवला की पाणीच सावटा लागते. हम्म एक बकेट भर पाणी निघते आता.
अम्म?
एक बकेटभर पाणी निघते आता.
हा ना. नाही नाही ऐकतही नाही.
हम्म ना अभ्यास
मस्ती करू राहिला ऐकू च नाही राहिले मस्ती चालू आहे.
मस्ती चालू झाली अभ्यास राहिला असेल ना होमवर्क?
अभ्यास राहिला सगळंच राहिलं मग
म्हणून त्याचं काही टेन्शन नाही अभ्यासाचं बरं ठीक आहे
हा ठीक आहे